हम्
ह हॅलो कॉल कट झाला. हा मी तेच म्हणल कॉल कट झाला.
ह ह ह. ते कळत नाही ना. कट झालेला.
अटो कट होतय ते.
हो अटोकट हातय. हा. ते कट झालेलं काही नोटिफिकेशन येत नाही. त्यामुळे कळतच नाही.
हा कळतच, मी पण बोला लागले. आणि नंतर
हा मी पण तेच बघितलं. आणि कॉल केला. ह ते लिंक लागलेले असते. त्याच्यामुळे लक्षच जात
हो लक्षच जात नाही ते. आणि स्क्रीन आपले हे होत ना. डाऊन होत ना.
हा.
ते ओपन करून बघायचं म्हटलं कि, म ते होते म्हणून बघित बघत नाही मी पण, किती मनिट झाले. तू पण काय, केक वगैरे बनवतेस म्हण.
काय.
केक वगैरे बनवतेस ना तू पण?
होय, होय.
सगळ्या प्रकारचे
हिचे आईस केक हा सगळे आईस केक. म्हणजे रेग्युलर नाही करत.
हा हा.
पण जास्त करूनच एकच..
आईस केकरेर मग मट्रेल तसं आणतेस काय तू?
हा मटरेल आणण्यातच की. म्हिच आप पीमिक्स यूज करून करतोय.
हा, हा, हा म बाहेरची ऑर्डर घेतस?
होय घेेते की.
हा, हा येतात काय ऑर्डर?
येतात बस तेवढंच गल्लीतल्या गल्लीत वगैरे. किंवा रिलेटिव्हसच्या आत्ता जरा तुम्ही केलय? कमी म्हणजे बऱ्यापैकी बंदच केलंय ते कस जास्त तर म्हणजे मॅनेज होत नाही ना.
होय आणि कॉलेज पूज पूर्ण डे असतेना.
होय ते करायला साधारण कस. अ ते म्हणजे सगळं करून ते त म्हणजे तयार करून बॅटर केक शिजयला ते तास आणि ते थंड होऊन सगळ करूपर्यंत ते आरामात एक, चार तास जातातच. त्यामुळ ते हा म्हणजे डिमांड कशे य रेग्युलर असेल. तर मग होते दोन तासात म्हणजे तो केक करून थंड त्याला वहयला लागतेना..
हा, हा, हा.
त्याच्यावर काहीच करायला होत नाही मग ते थंड व्हायला जाते वेळ.
हा..
आरामात दोन तास तर धरुन म्हणजे धरूनच दोन तासापेक्षा जास्त वेळ धरून चालेल.
हा...
मुलांचे जर डिझाईन वगैरे पाहिजे असेल. तर त्यानी त्याला वेळ जातोय.
हा होय आणि मग तसे डिझाईन करायला ते पुढं काय म्हणतात त्याला ग ते विकत सगळं आणायला लागत असेल का नाही.
होय, होय.
हा..
सगळं ते क्रीम, विपिंग क्रीम. हा... परत ते फ्लेवर पण असतात. हा...
भरपूर जाते मग त्याला आणि ते कसं बारीक डिझाईन म्हटलं की बारीक काम असत. ना ते क्रीम फेटायची
कशी काय डिझाईन असेल त्या पद्धतीने सगळं मॅन म्हणजे अवेलेबल तर पाहिजे की मटेरियल.
हा म्हणजे बऱ्यापैकी आहे मटेरियल पण आता कस जरा जास्त करत नाही त्याच्यामुळे मग. क्रीम वगैरे असं आणून नाही ठेवत.
हा, हा, हा.
म नाहीतर मग ते क्रीम कसं एक्सपायर पण होतय ना
होय होय
आणलेला एक दोन तीन महिन्यात संपवली तर होऊन जातय आणि ते लहान पॅकेट पण वास्ते हो हा एक लिटर अस
हा होय मग ते शिकलीस तू केक बनवायला काय कुठं कोर्स
असं बघून बघूनच की बघून बघून
बघून बघूनस हुशारयच तू का बघर बघून शिकलेस म्हटल्यावर
क नाही आहे फक्त जर हात बस काय लागतय तेवढंच असं काय अवघडणे
यायला पाहिज की ग ते बघून तस
हो याय लागते जरा सुरुवातीला म्हणजे जात वेळ लागतोय सुरु आज टेिक लक्षात लेात
हा हा हा हा अरे मग काय हा
हम ते फक्त कन्सिस्टन्सी परत कशा पद्धतीच पाहिजे भरपूर आहेत त युट्यूब वर वगैरे व्हिडिओज आणि म्हणजे असं स्टेप बाय स्टेप म्हणजे शिकवतात
हा आम्ही काय कधी तस ट्राय केलं नाही हा आम्ही काय बिस्किटचा केक बनवत
हा हा ते पण छान होते बिस्किटच पण
त्यांचं हे घरी खायला मागितलं ग नाही परी
हा हा
बिस्किट पुढे अस हॅपी हॅपी किंवा ओिओ
हा ते पण छान होते हम् हेच आपलं हा ओरिओचा एवढा नाही व्यवस्थित होत
हा मी कायम हॅप ते पीसेस बनवते ओरिओच काय हवा तर मिक्स करायला आणत हॅपी हॅपीच बनवले आहे लॉकडाऊन मध्ये तर लही बनवले हॅपी हॅपी
ह ते ते वापासूनच शिकले म्हणजे तेव्हाच की घरी आमच्या कसा आध मी जॉईंट फॅमिली असं राहत होत म हा मग ते त्या वेळेस कसा पंधरा जण होतो ते प्रत्येकाच वाट स वगरे करायला मंच ट्राय करत करत शिकलो आम्ही ह
झालं क
तेव्हापासून हा ते घरातच करून खायचं असायचं त्याच्यामुळे म असं काही अक्युरेसी पण लागायची नाही
हा होय खायसाठी म्ह कोण एवढं ग्युरेसी कुठं बघतात
मग ते जरा जरा करत मी माझी बहीण असं मग शिकलो बघ बघायचं किंवा म्हणजेच एक होते ओळखीच्या त्या करत होत्या त्यांचा क्लास झाला होता
हा हा हा
केलेलं त्यां त्यांना दाखवलं मग त्यांनी सजेस्ट केलं की असं नाही असं करा वगैरे
हा हा हा हा
तसं म्हणजे आयफोन वगैरे एक्सपिरियन्स बघून युट्यूब वर शिकल
हा, हा, हा. बरंच झाल की शिकविश तवा तर येतयं ना उपयोगा.
होय. आपण बाहेर - - तर बघतोय ना, भरपूर म्हणजे पैसे म्हणजे
हो. आता आम्ही मधी अर्धा किलोचा आणला बघ आईसकेक किती साठ - - डिझाईन वर ते चेरी वगैरे होत आणि कडण काय ते पांढराय क्रीमचच होत नुसता आणि पिस्ता फ्लेवर होता.
हा आणि लई म्हणजे काय करत्यात, ते बेस - - करत्यात एवढा एवढा आणि क्रीम जास्त लावत्यात. आणि एक एक क्रीम कसं अंड्याचं तेन असतंय.
होय, होय. ते काय व्हेजच होत सोडा मी व्हेजमधनच आणलेलं. खरं किती साडेचारशे रुपयला.
होय. भरपूर डिमांड लावतात म्हणजे आता- - आपला साधा जर म्हणला कनी पावशरचा शंभर रुपय - - आतच तयार होतयं बनून मार्जिन भरपूर काढतात.
मार्जिन लई काढतात बाई. साडेचारशे पण म्हणजे चारशे पंच्याऐंशी रुपयाला काय तर होता. बॉम्बे बेकरीतुन आणलेला. हं. मार्जिन लई काढतात बाई त्याच हे आर
आणि कॉटिटी पण त्यामानान कमी असत्या. अर्धा किलो म्हणतात खर तो अर्धा किलो नसतोय.
किलो नसतोय आणि किती आम्ही सहा ते सात जण फक्त किती एक एक पीस असं एवढं घे तला तर बघ संपलाच.
हम्म. ते त्या म्हणजे आम्ही कस घरी आणि व्यवस्थित कॉ टिटि तेन द्यायचो ना, त्यामुळं असायची ऑर्डर तशी बऱ्यापैकी.
हा, हा.
मी आणि माझी दिदी करत होतो. दोघ घीजण मग आता काय तिच झालंय लग्न.
हंम, हंम.
हम्म.
आता काय मग ती पण नाही आता म्हणजे आवड म्हणूनच करायचं दोघी पण.
हा. अरे तु शिकलेस बरं झालं सोड कवातर आपल्याला घरात म्हणजे करायला ये - - तय कनी.
हम्म. होतयं. आमच घरातलाच खर्चा निघायचा त्यातन.
आणि आपल्याला मोठा वगैरे म्हणजे जॉईंट फॅमिली असली - - की भरपूर आणायचा मोठा किलोचा किंवा दीड किलो आणायच म्हटलं की
भरपूर - - छान होता.
होय टेस्टला आणि पाहिजे तसा मिळ करायला येतोय ना.
होय. तर भरपूर बरेचसे चॉकलेट केले, व्हॅनिला केलंय. पान केलयं, पायनॅपल केलयं, स्ट्रॉबेरी हा.
परत याच आपलं कुल्फी असत्याना त्याचा.
कुल्फीचा कसला? ते आणि
आपली जी म्हणजे मावा कुल्फी मिळत्याना
हा.
हा. त्याचा पण आता आले की फ्लेवर मावा कुल्फी, परत रसमलाई.
ते काय कधी टेस्ट केलं नाही. मावा कुलतीच ते. व्हय काय? रसमलाईच केलाय?
हा केलाय की? तो लई छान लागतो रसमलाईचा
रसमलाई ते मधी मम्मीचा बड्डे होता, तवा रसमलाईचाच आणलेला आम्ही
हा छान लागतो.
कुल्फीचा तेवढा नाही कधी केला? बघु या कधी तर आता
पाणचा पण छान लागतोय.
हा हा हा.
आपलं ह्याचं असतं ना, अ हम् काय म्हणतात त्याला
हाय ते तर आहे करू.
व्हाईट फॉरेस्ट, ब्लॅक फॉरेस्ट हूम् ते जास्त च घेतात.
ब्राइड चा तेन ते
हम्म ते परत ते कार टूनस चे ते न, परत डबल टी अर वगैरे पण केलय?
सगळ्या प्रकारचे केल्यास की, मग
हा फक्त हे एकच राहिलाय ते, प्रिंटचा तेवढा काय केला नाही कधी?
कुठला?
ते प्रिंट नसतय का? फोटो फ्रेम प्रिंट तसतय बघा हा हा ते नाही केला.
त्याला काहीतरी प्रिंट मध्ये आणतात. काय गते ह्याची म्हणजे फोटोची वगैरे
हो चव असते ना, काय म्हणत्यात त्याला शुगर जो प्लेन अस असतय ना, त्याची प्रिंट काढतात. असं असतय, हा म्हणजे ते खाऊ शकताय, एडिबल असतय.
व्हय ते
हा खाऊ शकताय, आपले साखर असत्या काय नाही घट्ट तेचापासून असं काहीतरी करतात. ते साखू साखरेपासूनच काहीतरी केलेलं असतय. तेच्यावर हा मशीन असत्या हा हा. ते भरपूर महाग असतय.
होय काय?
हा आपण फाऊडंट म्हणतय ना, म्हणजे स ते पण साखरेचच असतय. त्याच्यावर किंवा त्याच्यापासून पण करतात.
होय काय हा हा हा.
आपल्या इथे जास्त फाउंडटच नाही ए, आपल्या इथं नाही आहे जास्त ते हम्म बाहेर वगैरे असतय. आता सध्या आपल्या इथं, आता आता चालू झालंय ते, फाउंडट च
होय काय? ते काय मी कधी काय बघाय
हा हा. ते असं नसतय काय? असं चित्र तेन तयार करतात आणि असं चिकटवतेत वरती
म्हणजे ते अ.
तेन बघितलं असाल.
पहिला पण म्हणजे असं ते. चित्र म्हणजे ते असं, दोन असं हे बाहुल्या असं एकत्र येतात, ते काय अस दुसरं?
हा तशा पद्धतीनच की, आपलं पीठ कसं असतय कनी, पीठ हा क्ले बघितलाय तुम्ही क्ले.
नाही क्ले बघितलाय की
खचकनी असतय, ते साखरेच असतय हा. त्याच्यापासून तयार करतात. असे मोठे मोठे बाहेर जास्त त्याचा वापर होतो बाहेरच्या देशात वगैरे हा आपल्या इथ जास्त आहे ते भावला वगैरे असं तयार करून ठेवलेलं अस जे खातात ते हा हा केक वर हा ते असतय ते
हा हा म्हणजे ट्रेंडिंग ला आहे काय ते आता हा हा हा ते काही नाही अजून तरी आणलं नाही आम्ही हा हा हा ह
आपल्या इथ जास्त नाहीये ठराविक ठिकाणीच मिळतय ते
हा हा मी तर मी पण आमच्याइकड पण नाही बघितलं अजून
हा हा क्ले सारखं आपल्याला ते फाउंडेंट मिळतय ते खाण्यासारख असंतय मग त्याच्यापासून असं छोट छोट काही पण असं तयार करू शकतोय आपण किंवा